हा बोला की नमस्कार
हा बोला काय करताय
काय नाही काम
काम चालुहाय काय नाही बसले निवांत
ह हा कोणत्या हा नाही आता चहा घ्यायचा टॉपिक कोणता घ्यायचा म्हणताय
कोणता पण घ्या तुम्हाला कस जात कोणता काय ट्रॅव्हलिंग ला वगैरे कुठे गेलेला की नाही
ट्रॅव्हलिंगला हा गेलेल ना आता म्हणजे इकडे मुरुड जंजिराला गेलेलो दोन दिवसा ट्रीप हो मार्च एप्रिल मध्ये गेलोलत
हा हा हा हां
हम् मग तिकडे कसं आपलं हे आहे ना
ह
रायगड वगैरे करून आलो
आणि काय म्हणतय आम्ही शिर्डीला गेलेलो आता एक दोन तीन महिने झाले
हम हं
इकडे शिरोलीला वगैरे त्र्यंबकेश्वरला परत वनिला वगैरे जाऊन आलो
कुठे आलं ते वनी वगैरे मी पहिल्यांदच ऐकते
नाशिक नाशिक मध्ये येत
हा हा हा तुम्ही त्या साईडचेच आहेत
नाही मी कोल्हापूर कोल्हापूर मधली आहे
ओके
हनी काय ले
काही नाही काम तेच वर्क फ्रॉम होम करते ना मी दुसरा पण जॉब तर मग तेच चालू आहे माझ ऑफिस कप करते तुम्ही बाकी दुसला कोणता जॉब वजर करताय की
घरीच असते
ओके व म्हणजे हाऊस वाईफच आहे तुम्ही
हाउस वाईफ आहे हो
ओके काय नाही तेच बोला. कोणता तरी एक टॉपिक घ्या. मग त्यावरती बोलू.
हो.. हो.. हो.. तुम्ही काय तुमचं एज्युकेशन काय झाले तुमचं?
माझ एज्युकेशन झालेलं आहे. बीएससी नर्सिंग पण मी संध्या. आता कंपनीमध्ये जॉब करते.
हा.. हा.. हा.. हा.. हा..
हम्. मग सोबत हेच, पण एक चालू आहे. आपलं कार्यवरती तेवढंच हेल्प करते. त्यामुळं
हो हो हो हो. हां.. आणि काय कुठे असता, आता कोणता एरिया वगैरे जवळ.
हा.. मी कोल्हापूरच आहे माझं पण एरिया.
हो कां, हा हा हा हा.. हा. हा.. मग कोल्हापूरमध्ये वगैरे कुठे फिरायला वगैरे जात.
हा कोल्हापूरमध्ये रंकाळा आपलं, एकदम फेमस महालक्ष्मी मंदिर. हम्म. कोल्हापूरला सिटीमध्ये कधी गेलं की, पहिले ते दोनच म्हणजे, करते पहिले. आता कसं नवीन पण केलंय ना रंकाळा.
हो, कणेरीमठ वगैरे गेलता की नाही. कणेरीमठला.
हा गेले होते की, जाते पण त्या नवीन केल्यापासून त काही सध्या नाही गेलेलं पण. जातोय आम्ही सारखं तस.
हा. हा. आता तो कागलमध्ये पण पाजर तलाव वगैरे, पण केलाय ना नवीन तो पण. तो बघितला कणी, तिथे पण तिथे पण लाईट शो. शो वगैरे आता काहीतरी नवीन नवीन काहीतरी केलंय तिथं पण,
हा हा. तुम्ही गेलेलात कधी?
मी गेलेलं नाही मला जायचं आहे, खरं बाळ लहान नाही ना माझं. त्यामुळें मला जरा जायला होईना झाले. हा.. हो हो.. त्यामुळेचं आणि पन्हाळ्याला वेगैरे गेलेला की नाही.
हा.. पन्हाळा ज्योतिबा ते सोबत एक साथ होऊन जाते.
हा, ते एकसाथ होतं हो.
हो.
आणि आपले काय हेच पॉइंट आसपासचे एवढेच आहेत.
हो, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर वगैरे पण आहे.
हा आहे तिकडे पण मला जायचं आहे, खरं अजून तर गेलेले नाहीये मी. खिद्रापूरला नाही गेलेले. नरसिंहवाडी पासून जवळ आहे ना ते.
हो हो. माझ्यापासून पण एकदम. दहा किलोमीटर वरती म्हणजे, माझ्या इथूनच जावं लागतं.
हा हा हा हा.
हम्म.
मी नरसेवाडीला वगैरे आली ये. खरं तिकडेच नाही आलेले, तुम्ही मग त्या हिला गेलेला की नाही. चिकूची बाग वगैरे फिरायला, ते पण जवळ आहे ना तिथे.
होय. एकदम जवळ आहे माझ्यापासून पण, जवळच्या प्लेसेसला जाणं कधी होत नाही.
हा हा हा हा हा.
तसा तो प्रॉब्लेम ये.
हा.
हा हां.
हम्म बोला.
आणि मग, बाकी तुमचं एज्युकेशन काय झालेलं.
हा माझं बी कॉम झालं.
ओके.
बीकॉम झाले पण घरीच असते मी. काही असं वर्क वगैरे अजून पण केलेलं नाहीये. कोण कारण मुलांन त्याच्यामुळे होत नाही मला. आता एक मुलगा मोठा झाला. थोडा शाळेला चा. तोपर्यंत दुसरा झाला. त्यामुळे नाही जायला मिळालं मला कुठे बाहेर. कारण आता त्याला बघायला लाग त. बारक्याला.
हो.
हा.
हम् हम्
हा, आणि काय मग चाललंय तुमचं. मुलं वगैरे तुमची.
नाही नाही. मी अजून, नाही अजून लग्न व्हायचंय माझं.
ह, सॉरी. मला वाट मला आता. कॉल केलेच ना सगळे मॅरिडच. म्हणून म असं विचारलं.
ह ह. नाही.
हा हा हा. मग चालते. मग काय आता निवांत. हा. मला सावरून घरातल ल. मुलं वगैरे. त्यात कॉल वगैरे. असं सगळं. अ सगं हे होत.
तेच. एक उमन म्हणलं की, या सळ्या जबाबदाऱ्या येतात. चला. ह. तुमचे कॉल्स किती झाले म्हणजे?
अ टॉपिक चेंज. करा तो. हा आणि काय चाललंय मग तुमचं.
काही नाही. म्हणजे ह्या टॉपिक व आपण नाही बोलू शकत का असं?
हा हा. त तो नाही आपला. तो सब्जेक्ट यामध्ये घ्यायचा नाही आपण. कॉलमध्ये. हम्
ओके.
हा आणखी काही चाललंय मग. नाय मी नाय असं रेसिप पी वगैरे काय नवीन वगैरे, काही स्वयंपाक वगैरे बनवता की नाही घरी.
ह, जेवण बनवते पण, असे स्पेशल रेसिपी अजून कोणती शिकली नाहीये मी.
शिकली नाहीये का? हाय रेग्युलर
हो.
हा हा ह. चपाती, भाजी, आमटी भाकरी वगैरे भाकरी येते की नाही?
हो हो येते.
हा, हा, हा, हा. नाश्ता वगैरे असं हे आपलं. नाश्त्याला डोसा वगैरे करताय की नाही. डोसा
ह ते सगळं घरी बनवते. मम्मी बनवते ते सगळं. हो. नाही मी स्वतः कधी बनवलं नाही तसे अजून. हम्म. तुम्ही बनवत अ
आणि काय, हा बनवते. मी बनवते.
हम्म.
मलाच बनवावं लागतं. त्यामुळे बनवणं गरजेचं आहे.
जेव्हा माझ्यावर जबाबदारी येईल. तेव्हा मग मी
हा. हो. हो. ते तर आहेच हो. मला तरी कुठं लग्नाच्या आधी काहीच येत नव्हतं. स्वयंपाक वगैरे जास्त कधी केलाच नव्हता. मम्मीच्या इकडं.
ह हा नाही मला जेवण वगैरे सगळं येतं. बनवता येतं. पण ह्या अशा गोष्टी नाही बनवल्या कधी. हा नाही.
हा हा हां मी तरी कुठे मम्मीच्या इकडे असताना आपलं कॉलेज हेच कोल्हापूरमध्ये महावीर कॉलेज जात होते.
होय काय मी तिथं हॉस्टेल ला होते.
हा हा हा मग यायचं कॉलेजने यायचं कंटाळा यायचा मम्मीच तोपर्यंत आवरला असायचं सगळं आणि मम्मी ना आमच्या काही म्हणजे फॅमिली होती त्यामुळे चुलती पण होती ना आमची मग त्यामुळे दोघी आवरायच्या काही कामं लावलीच नव्हती आम्हाला कधी काय केलेलीच नव्हती बरं नाही उलट खर ती सवय पाहिजे होती असं आता लग्न झाल्यावर वाटतंय. कारण हिथं काही एक्स्ट्रा काम असलं की नको वाटते करायला मग असं होते. ते आधी सवय असतील तर मग काही वाटलं नसतं असं ना
हा हो
असं पण आहे.
हम्म
हम्म आणखी काय मग?
आणखी काय नाही ते चाललंय माझं पण कामाचं काम वर्क फ्रॉम होम म्हणले की थोडंसं जास्त लोड येते कामाचं
हा उलट बाहेर का काम केलेलं बरं पडतं वर्क फ्रॉम होम नको वाटतं घरी जरा असं आज तुम्हाला एक चालते त मी सिंगल वे आता अजून मॅरिड नाहीय खरी घरी मुलांच आमच्यातून म्हंटलं कामातून
होय हा प्रॉब्लेम कस घरच पण करायचं.
मम्मी पप्पा वगैरे बरे आहेत?
हो हो अ
हा आणखी काय चाललंय मग?
आणखी काही नाही तेच कामाच आता पाऊस पण थोडंसं अजून पावसाळा तसं चालू नाहीच आहे ना
हा व्हायचं आहे खरं आता होईल आता दोन तीन दिवसात पडेल आता कारण आता चालू झालंय ना दोन दोन तीन दिवस झालं छोट तरी इथं थोडा थोडा तरी आहे पण आहे हा हा आणखी काय म्हनंतनाय?
आणखी त्यांनी असं एक कोणता टॉपिक आपण घेतलं असं जरा व्यवस्थित बोलता आल असतं.
हो खराब हो नॉर्मलच हा नाही चालतय काही प्रॉब्लेम नाही त्याला
ओके
काहीच प्रॉब्लेम नाही त्याला नॉर्मल आपल्या दैनंदिन गोष्टी पण आपण शेअर करू शकतो काही प्रॉब्लेम
हा हा मला एक अक्च्युली एवढी आयडियाच नव्हती हा म्हणजे टास्क बद्दल त्यामुळे काय हा
आणि काय मग चहा वगैरे झाला की नाही?
नाही आत्ता चहा घ्यायचा
हा हा हा
हा तुमचा?
नाही आमचा पण आता घ्यायचा चहा वगैरे मुलांचा मुलं आहेत ना घरी
हा हा
हा त्यामुळे आता एकटा आज गेलेलाच नाहीये. स्कूल ला एकटा काय छोटा आहे दो असतोच घरी. हम्म काल फुटबॉल मॅचेस होते ना फानल रत र बसलेला तो तो मोठा आहे तो बघत जास्त वेळ तीन वाजले रात्री झ ला नाही त्यामुळे आज स्कूललाच गेला नाही तो
ओके
असं झाात
ह ह काय नाही तेच काम चालू आहे
हा हा हा ह काम करत करत चाललं
हो
हा हा हा ह ह ह मग आता कॉलेज वगैरे आता बंद आहे
हो बंद आहे मी आता हेच करते अ काय म्हणतात ते कामच जॉबच करते मी
हा हा हा हा ठीक आहे चालेल चालेल करा तुम्ही नंतर कॉल मला ओक
चादल करत